हॅलो
हा काय करायलय
काय नय आता झाले जेवण
हा हा एवढा उशीर
हा उशीर झाला नाष्ट झालत सकाळी
हम्म काय करायलात मुलं तेन
बाहेर आज सुट्टी मारली शाळेला खेळायला तर
कसं काय पाऊस आहे का तिकडे जास्त
हा पाऊस य त्या मुरा मग राहायला
ह अचानक गेलीस गावाकडे मला वाटलं काय झालंय का
काय नाही सहज चालू
हम्म काय म्हणली पण नाहीस काल फोन केल्यास
काही नाही जायचं काही नक्की नव्हतं म्हण म्हणलं नाही गाडीवर जागा नव्हती ना पु म्हणटले चला म्हणल्यावर मग आलो बॅगा वगैरे काही आणलं नाही
फोर व्हीलर म गेला व टू व्हीलर
नाही टू व्हीलर स्कूटी
हम्मम एवढे बसलो काय गाडीवर
बसलो बॅग वगैरे काहीच घेतलं नाही युनिफॉर्म घेतला नाही त्यांचा शाळेचा
हम्म कधी जाणार आहे वापस
आता उद्या जाऊ
ठीक आहे ठीक आहे
हम्म जो काम
हा हां
ठे तोच